हा खूप वेळा हॅलो! हॅलो! म्हटलं रेंज नव्हती काय तुझी?
हाय की
हा मग किती वेळा बोलतं होते मी.
नाही ना आता मला हा कॉल आला.
अ तेच काही काही बायकांचं काय काय चाललेलं असतय मगं म्हटलं ते. तुझ्याशी बोलूया कोणी काय म्हणत असते. कोण काय म्हणत असतय
हम्म हम्म
हम्म
म्हणजे काय विषय म्हणतीस?
तेच की कोण काय काय बायका कसं तिने तसं केलं मी काय म्हणते एकमेकांचे उने दुने काढण्यात बोलण्यापेक्षा
चाड्या करतात, चड्या इकडच्या तिकडं. तुझा आवाज नाही भौतिक, रेंज नाहीये. आवाज येत नाही म्हटलं. हॅलो?